काय चालुय काही नाही जेवण झालं.
हो आत्ताच झालं ओ.
हो का काय चालूय मग.
बाकी काही नाही मग मजेत तुम्ही मजेत आहा का.
हो आम्ही हाय मजेत.
हो का.
हम्म.
काय चालूय काम वगैरे.
काम काही नाही पाहा आता चिप्स झालीये. पापूड करण्या आले.
हो का कशासाठी करतात ते.
ते का. ते आपुण आताव. उपास असला का उपासामध्ये आपुण अ तळून खायासाठी. आणि बारा महिने राहत्यात उपास असला त आपल्याला. उपवास असला मग तळून खायलासाठी ते.
हो का.
हो.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
बारा महिने ता ये उपासासाठी चिप्स पापड. काम येथेत त्याच्यामुंळ करून ठेवतो आपण.
जेवण वगैरे झाले का.
हो झालं शेतात काय काम चालूये.
शेतात बाकी काही नाही आता मका काढायला आलेली आहे.
हो का. हम-हम हम्म हम्म.
भाजी वगैरे काय केली जेवायला.
हम्म जेवालाय काय जेवाला पिटलं पोळी केली बघा.
हो का.
हो ओ. शाळेत जाताक मुलं.
जातात ना.
हो का कुठे .
शाळेत खुलताबादला आहे.
हो का. बरं काय चालूय आणखीन. काय म्हटले. हो जाता. . हं, एक तिसरीला-एक सातवीला.
हो का.
हो. हम्म हम्म.
फॅमिली मेंबर्स कितीय मग?
आमची का पाच
हाव का.
हो. तुमचं काय चाले आणंखी? हम्म हम्म, हॅलो!
हॅलो.
तुमच काय चालीय म्हणलं आणखी?
आमचं काहीच नाही.
हो का
हम्म.
ह् हं. आमचं काही नाही पहा, आता आमची मक्का काढायला आली बघा.
होव का.
हो. हम्म, चालल मग ठिव का?
हो हो बाय.